झोपला होता का?
नाही ओ जागीच आहे.
हाव काय, काय चालू हाय?
बसं काही तरी आता
आता रात्र झाली की, झोप येतेचं मनाने
हो, आता ते दिवसभर हा दिवसभर काही झोपत नाही मी. थोडंसं टाकलं होत दुपारी.
हाव काय, दिवसा थोड सां आराम पाहिजेच. पण दोन तास नाही तर काम करून
अन हो आराम पाहिजे पण मग ते कसं माहितीय का, आता नवीन नवीन विचार निघाला, नवीन नवीन पाहायचे. मी एक सांगू काय, आता म्हणजे मी एक नवीन व्हिडिओ पाहिला होता. म्हणजे नवीन म्हणजे जुनेच व्हिडिओ आहेत म्हणा ते असं काही नवीन वगैरे नाही येत ते. अ तर त्याच्यामध्ये सांगतात. की बा महिलांनी दुपारी झोपू नये महिलांनी दुपारी झोप ल. म्हणजे लक्ष्मी नाराज होते, लक्ष्मीचा भंग होते. तिच्या घरात लक्ष्मी येत नाही. मला आता एक कारण म्हणजे, त्याच्यावरून बरं मी एक असा विचार केला? कि मी म्हटलं, फक्त महिलांनाच अशी सक्ती का? कि वा महिलांनीच नाही झोपायचं.
खरं सा आराम कधी घ्या, मग महिलांनी.
मग तू सांगाता मग त्याचं म्हणणं काय आहे, माहितीय काय? किंवा महिलांनी दुपारी झोपायच नाही, मग आणी ज सकाळी हि म्हणजे, सूर्योदयाच्या आधी उठायचं.
मग सूर्योदयाच्या आधी उठलं तर ते डोळे किती हे करतात?
थाम आता पा सूर्योदयाच्या आधी उठायचं म्हणजे कसं झाल माहितीये का पाच वाजतापासून ती उठते. पाच वाजतापसून उठते, तर मग सकाळी पाच वाजतापासून उठले तेव्हापासून तिला काम असतात. मग दिवसभर कामं करते बिचारी, मग इगून तुघून थोडा वेळ थांबते, तर तिला थोडसं आंग टाका वाटते. दुपारी. बर एक, दोन, एक एक दोनच्या दरम्यान त थोडं आंग टाकते. मग ते आंग टाकलं म्हणजे, घरात मग असं होते. की बा दुपारी बायांनी झोपू नये, मग झालं बायांनी झोपू नये घरात लक्ष्मी लक्ष्मीचा भंग होते. घरात लक्ष्मी येत नाही. बर तिन झोपूच नये. मग दिवसभर तिने काम करत राहायचं. मग ती सकाळी पाच वाजता उठलेली असते. रात्री कमीत कमी दहा अकरा वाजेपर्यंत तिची कामं पुरतात.
हा.
मग दहा अकरा वाजता झोपायला जाते बिचारी झोपायला गेल्यावर मग कमीत कमी बा अकराला झोपायला गेल्यावर एक तास झोपायला पाहिजेच. अंग टाकता बरोबर त का झोप येतच नाही एकद ह बारा वाजता झोपत तशी चला बारा वाजता झोपली म्हणजे. एक एक तास एक वाजतापासून तिचे तास मोजाजे किती झाले एक दोन तीन चार पाच किती झाले पाच तास पाच वाजता अजून उठणे म्हणजे काय फक्त पाचच तस झोपायचं का
आणि तसेच सांगतात रात्रीचेठ तास जोप घेत ेतली पाहिजे दिवसाात दोन तास झोपली घेतली पाहिजे झोप घेतली पाहिजे तर आता कुठे स्वस्थ चांगलं राहते
हा आपलं शरीर चांगलं राहते. आता तु सांगा आता खरोखर काय खरं आहे आणि काय खोटं आहे.
नाही बाबा आपल्याला तर एकच समजते. आराम महत्त्वाचा आहे. आपलं आरोग्य तंदुरुस्त असल.
कोणाच ऐकायचंय आणि कोणाचं नाही. ऐकायचंय आता तुम्ही सांग आता प्रत्येक घरात ना काही प्रत्येकाचे सगळे विचार सारखे रस्तातच प्रत्येकाच्या घरात विचार
आपण किती दमलन जरासा आराम केला की फ्रेश झाल्यासारखा
फेज झाला जरका आणि एक तर माहित काय सगळं घराचा सगळा कारभार म्हटलं म्हणजे तो एक स्त्रीच्या हातीच असते सगळं घर सारवंतीच्या च हाती आता तीच जर थकलेली असली तीच जर वैताकलेली असली तिथ जर समजा मा मानसिक संतुलन जर का त्यायचं जागेवर नाही राहील तरी घरात काम कशी करणार आणि घरातले लोक कशी सांभाळणार ती जर चिडचिड चिडचिड करत असे खरोखर सांगा तुम्ही ते घरातले कामं करणार काय हम
हा
मग आता तुम्ही सांगा जर तीच जर तीच जर शांत नाहीये घरातली तर बाकीचे कसे होतील मग
एक भूक अशी आहे कि ते जमत नाही एक झोप शी आहे की ते काय नाहीच जमत नाही ते झोप म्हणजे झोपच पाहिजे आणि भूक म्हणजे भूकच पाहिजे
हो अस आहे ते आता नाही मी या गोष्टीचा मी या गोष्टीचा खूप वेळा विचार करून राहिली आहे म्हणजे
नाही काही आम्ही काही एवढं काही ते म्हणतात ना अंधश्रद्धेसारखंच झालंय नाही अंधश्रद्धा
आज आज शेअर केलं मी असं हे मी म्हटलं आज चला या कॉलद्वारे तरी ते शेर करा बाकीच्या महिलांना समजून जाईल की आपण काय विचार म्हणजे काय विचार आहेत प्रत्येकाच्या घरात नाहीच म्हणा असे विचार पण वेगवेगळे कोणाच्या ना कोणाच्या घरातरी आहेत आणि अजून ह लोक जुनी परंपरा पारतात
तरी आराम पाहिजे बाई ले
म्हणून म्हटलं मी तरी थोडा वेळ आराम करते पण माझ्या घरी आधी होत तस आधी आमच्या घरी म्हणजे कसं दुपारी झोपलं की थोडीशी जिवावर यायचीच म्हणा
हा घरच्याची नाराजी येते नाही
हा म्हणून म्हटलं आधीचे लोक तसे होते सगळे आता तर काही कोणी एवढं नाही आहे
पण आता पहिल्यासारखं काही दळण दळण लागत काही पाणी बटनावरच आहे सगळे ब नाही वरचेच काम आहेत आता
लई काम आहेत आणि आता कसं झाडू पोछा वगैरे म्हटलं की ते सगळं आता मशीनद्वारेच होते
मग आता करा आता काय करा
हा आता काही एवढे कामं नाही पहिल्यासारखे काम पहिले कसे कामं होते सडा टाकायचा सारवण करायचा आणि विहिरीचं पाणी होतं ओडायचं तो एक व्यायाम होता आता व्यायाम म्हणजे आता स्वतः व्यायाम करा लागते आपल्याला तेव्हा म्हणे व्यायामाची गरज नव्हती
नाही शेतात गेले की आपल म सगळं अंगातला घाम जाते व्यायामच होते चांगला
ते हा आधी कसे लोक व्यायाम करायचे म्हणजे व्याया कसं त्यांचा तो हाच व्याम होता एकगळा घरची कामं करणं म्हणजे हा एकगळा व्यायाम होता. आता कसं आता लोक जीन वगैरे लावतात कामाग वयच्या स व्यायामसाठी किंवा स्पेशल क्लास वगैरे लावतात किंवा टीव्ही ववर मोबाईल वर लावून व्यायाम करतात तुमझा आता तसा व्यायाम चालू आहे हा तरी आपल्या खेड्यात म्हण अजून नाहीे आहे शहरातील वातावरणापेक्षा खेड्यातलं वातावरण खूप चांगलं आहे अजून आहे.
हो समजा सगळंच चांगलं आहे खेड्यातलं
ह आपल्याला तरी अजून एवढी आवश्यकता नाही आहे म्हणा कि जिन लावायच किंवा मोबाईलवर टी व्हीवर पाहून व्यायाम करायचा. कारण आपल्या जवळ अजून तेवटी कामं आहेत आपण झाडू वगैरे पोछा वगैरे आपण जवळ हातालाच करतो.
आपले घरदारच तर एवढे मोठे आहेत की आपल्या घरदाराच कर करताच आपण थकून जातो.
हम शहरात जागाय शहरात जागा वगैरे कमी आहे आणि एक तर विशेष म्हणजे त्या स्त्रिया नोकरीवर राहतात त्यामुळे त्यांना घरची कामं जमत नाही घरची काम करण समजा श नोकरीवर जाणं ही एक समजा त्यांना भारी जात असेल ना मग समजा
हम्म शहरातला आणि खेड्यातला लय फरग आहे.
हम्म खूप फरक पडतेय.
हम् पण खेळतलं चांगलंय बरं जीवन
हा एक वातावरण खेळण्यातलंच चांगलं आहे म्हणा
हम्म शेहरात काहीणे
खेड्यातले लोक कोरोना काळात आहे कधी थांबले नाहीत. शहरातले लोक थांबले होते कोरोना काळात
हा या लागलं तेल खेड्यातच शेवटी
आपल्याला कधी थांबायचं कामच नाही पडल आपल्याला ना काय म्हणतात ते अ आपले सगळे भाजी पोळी वगैरे सगळं आपल्या जवळच होतो. म्हणजे आपण शेतात जाऊन कधी भेटले नाही असं झालं आपल्याला कधीच कु ह पुुढ हात पसयच काम पडलंच नाही एक आपल्या शेतात सगं भाजी वगैरे भाजीपाला वगैरे आपल्या सगळा शेतातच होता. शेतमान नेला नाही म्हणा त्यांनी पण तरी आपल्या कामात पडला मग तो आपणच स्वतः खाल्ला आणतो आपल्या शेत
हा तरी कोरोनात दाखवून दिलं बरं शेतकरीच मोठा आहे म्हणून
कधीच मोठा आहे म्हणून
हा
ह म्हटलं आपण आपल्याला कुठे जायचं कामच नाही पडल
हा
हम्म आता पाणी वगैरे येते तर थोडं पाण्याच्या थोडे हार आहेत ना कुठं कुठं पाणी वगैरे जाते कोणाच्या शेत ात जाते कोणाच्या घरात जाते.
हा पण आता पाण्याची गरजच आहे.
ह शहरात आता मागच्या वेळेस जं पाणी पडलं तर पुण्यातलं वाात हे पाहायला मी टीव्हीवर दाखवला होता व्हिडिओ म्हे टी व् ववर बातमीच रात होती किंवा पाणी घरात घुसलं म्हणून म्हणजे पहिल्याच पाण्यातून पाणी घरात उसलं होतं म्हणून आणि रस्त्यानं हा रस्त्यांना रहदारी वगैरे पण बंद झाली होती.
बापरे एवढा पाऊस होता का?
हम्म म्हणजे पुण्यात अ जास्तच हे झालं होतं.
हाव का?
हम्म शाळा वगैरे बंद करण्यावर काम आलं होतं त्यांचं. आणि घरातई पाणी दाखवलतं. हो पाहते मी म्हणजे संध्याकाळी थोडा वेळ पाहते मी, न्यूज वगैरे म्हणजे कसं थोडी माहि ती भेटते न इकडची तिकडची
हाव.
हम्म तशी माहिती थोडी भेटते आपल्याले आपण, थोडंस बस टी व्ही वगैरे पाहून बसत मंग.
खरंच आहे बातम्या पाहायलाच पायजत पण सातच्या बातम्या पाहत असांन?
नाई सातच्या वगैरे नाही पाहत मी ते ए बी, पी ए बी पी माझा पाहते. किंवा आज तक पाहते. आणि अ स्पोर्ट वगैरे असं पण नेहमी म्हणजे वेगवेगळे चॅनल पाहते मी हे एकच नाही पाहत.
सातच्या बातम्या नाही पाहायला भेटत, सातच्या बातम्याच्या टाइमात हे स्वयंपाकाची वगैरे तयारी असते की नई.
हो.
हां आता सातच्या बातम्या नाहीत मग हा ती लागत मग ते सातच्या कशा, दुपारी दीड वाजता, साडेचार वाजता असतात न त्या त अ त्यायी पाहाले मगं हा कसा मुलगा कार्टून पाहते मगं आपण टी व्ही लावली की त्याचे कार्टून येतात मग म्हणजे टीव्ही लावलं त्याच्या जिवावर येते, आपण टीव्ही लावून बसलो की बस आला मग रिमोट घेऊन घेते. तू उठ म्हणते मग इथून मग तो कार्टू तर लावून देते मग त्याच्या कार्टूनही आवडतात मल मी कार्टूनही पहात असतें.
हा तारक मेहता का उलटा चष्मा?
अ नाही तारक मेहता आहे एक ते निक वर निक चॅनल म्हणून आहे त्याच्यावर हे अ ते एक हे. चिकू और बंटी हम्म. हम्म चिकू बंटी पायतेे नंतर ते हे पाहते मोटू पतलू आणि एक अजून आहे ते चैनल एक अजून निकचच आहे, मला वाटते हंगामा चैनल आहे की कोणत आहे त ते. त्याच्यावर एक अजून एक छोटं ते कार्टुनच आहे. त ते आवडते त्याले, त ते पण पाहत असते मीं. म्हणजे मी पाहते त्याच्यासोबत, तो इतका जोरजोऱ्याने हासते. कार्टून लागले की त्याले लई आवडतात ते कार्टून पाहायले. आणि मोबाईलई घेतला की मोबाईलमध्ये कार्टून पाहता त मोबाईलमध्ये एवढ्या जोरजोरात हासते की बस. असं वाटते याले काय दिसलं काही नाही यांच्यात?
त्यातल्या कॉमेड्या हासवतात.
हाव त्याले खूप हासा येते, हम्म मस्त पायते हास ते. बरंय मग हम्म मग असं वाटते आपणई कार्टूनच पाहा त्याच्यासोबत थोडसं आपलई मनोरंजन होते म आपणही हासा थोडंसं त्याच्याबरोबर.
हाव हाश्याचे नाटकं लावले पाहिजे खरंच आहे. रेंमोट आपल्या हात ततच हाय हासन.
तो लावते त मग पाहतो आम्ही दोघ जण, आम्ही दोघं जण हासतो मगं घरात असलं की. आम्ही दोघ दोघं जन आहे म हासायले. हम्म हम्म हां. असय मगं कसं आहे का लेकरा सोबत, लेकरा सोबत लेकरा सोबत थोडंस लेकरू व्हां लागते, जरासं मोठं व्हां लागते असं आहे दोन्ही काम करां लागतात.
होव हे त गोष्ट खरीच आहे.
एकसारखंच रावून थोडी जमते.
हा बरं ठीक आहे.
हा हो ठीक आहे ठीक आहे.